हॅलो, हॅलो हा राम, राम
काय कराला
हा काय नाही तुम्ही काय करता?
अ म काहीच नाही करणार गायच आत्ता
हम्म
हा, जॉब आता काहीच नाही करना घरीच हा.
अ घरच बणाई करणार तिथलाच की, काम करणार तिथलंच की.
हो, आता काम करणार घरच, तिथल काय आता प्रेझेंट काय आता-
मशीन सव ना ते मशीन सवू ना कुठल वालेकरला ताकी
ह मशीन नाहीये मला मी नाही शीका, त्या लहान- कुठलंय मला लहान लहानं शिकून घेतले पण ते परफेक्ट नाही शिका. मध्ये सोडून दिले.
हा, ब्युटिशिन कोर्स कायतर. अप येकी फ्री कोचिंग म्हणाक अबी.
हो आहे ना. आता गेले साली काय मशीन शिकवत म ण आणली पण- तर भाई दूर मला मिनतच नाही जावा आता.
किठला दूर राहिला. किलोमीटर, दोन किलोमीटर.
जवसच राहते काय, मला येत ती मला तिथला परचयम नाही शिकून आहात आमच्या एरियाची. आता एकली जव म्हणल्या मला तिथलं नाही माहित, अस नव्या एरिया होई मला तर.
हा.
गेला बाईक वर जवावा, हमसे नाही राहत टाईमले.
तसं मण आता आला चिंच नाही जावा, हे बार आल्या काही गेलायत जावावा. साईज वगैर शिकवून आल्या काही सर्टिफिकेट दिला पाहि, तवा तीला मशीन देतात का?
हम्म.
अ घरा प कोणतर हाकी.
काय?
शिकायची म शिकवाू शिकायची राहिला म्हणून घ
पण म काय.
ह म्हटल कवातर ट्राय केला जस्टवेेला घरी लहान, लहान
हो.
मला त्याज्यावा जान शिकल्या क
ले दोन हा म दोन तीन त्या दोन मशीन लले पण एक मशीन लाला आम्ही खराब करत आहे हे नाही करत की फर्टू फट
खराब कर ना काय ह फर्स्ट तरई मिशीन व नाही वेग बत आहे. फस्ट कटिंग करण, कसे करणं, काव शिकवल जात. हला कधे तय पक- केलावण कदी ते सूत कशी घालण त्या आत भावबीण कशी
हम्म.
त्या टेस्टरून घालतात असे घालतात बाबीनकून सु सुई ममध्ये वेगला क ते कपडा मानून कसे- स्ट्रेट ग शिवा आमे स्टेट ग शिवा स्ट्रेट सिवला का सममालायलाचंनी असे वाकडा वाकडं वांकर टिंकपासून काही-
हा, हा. मॅद शिका गेल ग नी, म ती सोडून देेले.
हा.
दे का?
हा, हा. हो आता एवढा पैसा
हा काय त्याला लहान लहानला हवात की. आता तपासणी लाय. तीस रुपये, चाळीस रुपये. नाही तर नाही घेऊन घेतय.
हा. तेच की.
नाही, पंजाब कसं, ब्लाऊज साड्या. जाकेटल, झामपर्ल.
हा. अ तेव्हा लय शेवे सा पण कुठल कुटल घालायला ही होत होतं. तेवढा नाही शिकलाय. पण राहावा शिकून.
त इंटरेस्ट हाय की, मरीन.
काय मला करावा ति पण कोणतां, केक करावा? म्हणा आहे का ना काय म्हणायं. मला मला कराक्. डसिजन नाही हडूंगे. मला नाही. कोणता करू? काय करू?
आता स्कूल मध्ये सांगावं म्हणा हय. तेकताऊ पण, नाही होवा.
माझ जवाना, म र का वारत.
काही कुठ? अपराधी ट्राय करलं, पण आ नाही जावा जावा वा.
हं. गेल्या काय म्हटलं. सुरिली फेराहते. मला पैसे येत
हो. ते करा तस.
आता घर्रआल्या मागे, आता चिलकग देखतात. चीप देखतात. हम्म. एक काय पणे करत नाही. गला फुल्ल राते, आपर डबुल- तिबल राते काणी अ हे हेच करणारस की पैसे नाही आहेेत. नाही वॅल्यू नाही रवे.
हा त्या पैस
किती तर फणे काय है काम. सरे नाही. ह कर्ला कोद दिशे तर राहते. त राव म्हटे फुल् रातात गणी त्या सरेच नाही. त्याच आता एक काम करून टाकण्या घरी थरपायचे.
काम हम करून गेेता पण
हा.
अं कायकर्ता घरातलं एक गंट की रे गंटा कं रं राहतं दोन घंटं रेस्ट राहतांत तिथलाच गं नाहीं
हो आणि लहांन लहांन लिहिता येई आणि लहांन लिहिल्यां तरं आल्यां तादारीथ येतो हे करावं ते करावं म्हणते त्यां हच्यांच राहते आणि संडे आंला संडेला तरं थेटलां प्रश्न नाहीं ऐतं वारां आल्यां
हं संडे तरं टिफिन दुकानं राहते निकांल करणारं राहते खातं बघां दोन तीनं वाजतांत आंता कोठे रेसं नाहीं रे संडे मणं तुं गाणें
चहा चहा रं चहांला रेष्टं पणं ह्हांला रं अधिक कामं राहतं रेष्ट नाहीं काहींचं नाहीं
हां रोज सं निगम ते बेसं म्हणवते पणं इतवार अधिक माणवते
हं हो नाहीं अखी को परति बनांयला गेलं असं
हंहं ली सलते असं असं गंमत महतेय आ ती रे नाहीं असलं तरी चं नाहीं
कसां होऊन जाते कां असं येतं असं होऊन जातांयचा
हम्मं ह
दिसतं कावांता कोणतं ते कंपल्सरी करण्यांस आंता गरं झां हां हां नोटिफिकेशन आंगणवाडी म्हणतांत पणं आमच्यां डिस्ट्रिक्टटचाले नाहीये वां ते कथं यायंला कायं अप्ला करूंन दे कायं म्हंटला
मंग आपल्यां घरलीचं कायं
ते नाहीं करां मी नं
ह
इन्स्ट्रक्टरच आमचां माणूंस नको म्हंटला कां म्हंण की सांगला कायं हो नाहीं लोकं नाहीं करांवा म्हटलंला त्यां फॉर्म फिलअप करले अलं पणं नाहीं देऊं देलां
बलां काहारं असस्तगत कांत
स्ल देखयच्यां ते होते नको एव कायंच हो पणं खायचं देखायच म्हंटय नाहीं एकां कोण कं चांगला कां नां लोकांना हलांत रावंस राम नाहीं मं आमच्यां एरिया मध्यें दुसऱ्यां एरिया मध्यें कसं म्हणूंन घलं आंता कोणं कायं शिकवंला की पणं आं म्हटलं र फॉर्म फिलअप करलो पणं नाहीं देवा आंगणवाडीचा पडायचं हातं आपल्याले कायं सर्व ट्राय करांवा
हम्मं हम्मं
हम्मं हं हांजे एकली ती मे फ्रेंड आहे माौनिका म्हणांज तीमेही करतेय आंता करतं आहे कां नां ती मे
कायं अंगणवा बणं की
हीचं आहे असां प्रायवेट स्कूंल मध्यें
हं हां तिला जांवा लागेल की
हो हो हो लं
लगां हचवां करतायती नां
हां त्यां गायकी त्यांला पैसा नाहीं पूर्ण कां नां गायकी कां नां
ताजं गावीस की तुमच्यां ताजं माहेरी गांवी की
माहेरी नाहीत आहे बयांस कोणतं की गावं म्हटलं त्यांचा आंता गावांचा फक्तं कोणतं की गावं कां नां
हां हां करते कां गावं लडे ते फल राले पां राली नतई
हम्मं नव होतं कानां
मं तिथलं घटनां देत
काही काय आता ति म पैसेच नाही पुरे म्हणते मग खै किला पाढायती.
बोल दादाला फोन करून.
तेव्हा पण बोलण आता तिकला नाही बोलण आता. हा लग ह लकड पर बोलले घंटाला घंटाला बोलणं पण आता स्कूल जात काय की आता नाही बोलण आता.
अ हा ते चाल ना मग नवरा काय करते.
काज नव रा एनटी पी सी मध्येकरतय. इलेक्ट्रिशियन नाही परमानंटनाही कॉन्ट्रॅक्ट बेसिकस.
ह हां!
हे मग सगलाम परवास हे चैतन्य स्कूल मध्ये हाय म्हणा म्हणाला सांगलाम पण ती म नाही जाव म्हत मी स आलचचून जात म्हणातो क ते फिलापव गेलातान बेल्लां पल्ले.
ते पावानंतर कह तर सांगत राहाले तुम्ही तर ऐका नाहीयल.
नाव सीमा मला नाहीयसांगा ह. मला मगन स कारच हे सब्जेक्ट नाही रवावा की.
त्यात काय हाय.
पणस बाये साधा तेच. एक्सपरियनस म्हनस मी आता आलोच आणि जता मत फीलअप होव गेलालं आणि बर रालेला सांतमंला सांगतो वाला.
हम्म!
मलात इला दर मी बेलानंतला म रोज जन ना मानस.
हम्म! आता फ्री आता फ्री बसेस काबटी.
हा फ्री बसस पण अ मला तिकं दूर आणि घरी येणं आणि जना ये न होतं की म्हणा तसंखलंय सारा चिंचून घेटय पण
तेच चार पाच वाजताना.
स्कूल सो दोघंच. साडेचार पास होले आणि बसठ येतो का घरी आर आर साडेसात अस हो. कधी वर केला.
हम्म.
अदी चांगल्या होलस ते ठेवलं अस त म्हटलं.
हम्म हम्म. तुम्हाला इंटरेस्टच की.
आता कोणतं केक कराववी घरी खाल घायच्या पत्ता. घरचे नाही मला बाहेरचे मलात रा चुट्ट काकांचे.
तय तर कसे म्हणतात गणी.
हा. लोकल म म्हटले हा तिथ सॅलरी एक्सपेक्ट करला नाही राहाय. आणि वीरभरूभी हो वा वा.
आणि
म्हटलं पण राहून गेलाण स आणि राहायला सांगत म्हण काणा होती.
ह हा तिम कानडाक्ट आ तो स घगरू.
मला येते आऑलरेडी ती मी करून राहिली तर तस कॉन्ट्रॅक्ट आहात ना. ते कोणते्या हॉटेलले सांग पण आचं चलं नाही म्हटला का. ग मत आला असते पण हम्.
इंट्रेस्ट आहे म तुम्हाला?
हो इंटरेस्ट आहे.
हम्, या आपण छान का वरदर.
मी कोटी नाही सांगा त्यासाठीच एक्सपिरियन्स होते म हेि. हां कोडत गलासग एक्परयनस याव आ
हा तम शिकता आणि सांगला काय
हा तर वर चांगलं पण ते आता वगरं सांगून रग्र होतय. चारपासाला होतय कधीकच होतय की.
कोणता सब्जेट सांगात तुम्ही.
हम्म, म अस. इंग्लिश हे सांगत. हम, तेलगु सांगत पण तेलगू सांगू देता की नाही.
हम्.
तर आता इंग्लिश मिडियम सोडतात का? हा आता स्कूल आता इंग्लिशमध्ये बोलावां मेन टाईम मॅनेज करू शकत मी तसं गेला अलवाट होत. तेथेच आता.
चालेल मला या.
हा चालेल.